हॅलो आवाज येतोय काय? दीदी. आवाज येतोय काय म्हणलं?
हो हो येतोय की बोल.
हा काय नाही. हो बरी तू बरी आहेस? का तब्येत कशी आहे?
ठीक. छान
जावा. म्हंटलं तुम्हाला काय कळालं की तुम्ही आजारी होता. म्हटल कॉल करून विचारूया. काय चाललंय?
हम्म होती गं पण आता आहे ठीक आहे. बाकी सगळे घरातले कशे आहेत?
बाकी बरे आहेत. घरातले सगळे छान आहेत. म्हणलं आता तुम्हालाच? काय विचारुया? बघूया यिऊया? तुमच्याकडं म्हंणलं तुम्हाला काय आवडतय काय बघून काहीतरी बनवून आणूया. तुम्हाला काय खायची इच्छा आहे काय? उगाच बाहेरचं आणण्यापेक्षा घरात तलं आणलेलं कसं घरची ती घरची चव असत्या. मग म्हणलं विचारूया तुम्हाला काय आवडतय? काय खायची इच्छा झाल्या काय?
अगं बरं झालं विचारलंस मला ते हे खायचं होतं ग शंक कर पाळी येती तुला?
हो शंकरपाळी येते की. कुठली आणू सांग? नमकीन आणू? पाकातली आणू? काय आपली गोड शंकरपाळी आणू? मला वाटतंय आता तर तू आजारात न उठलीयेस ना? तोंडाला चव लागत नसेल. मग तुला नमकीन शंकरपाळी बनवून आणू का मी?
हा चालेल की हा हा चालेल.
नमकीन हा ओके नमकीन घेऊन येते मग हो हो पण आता मला थोडं यायला उशीर आहे अगं म्हणजे जे
हा चालेल ग तसं काही नाही पण कशी बनवायची म्हणजे जरा असं सांगशील का मला?
हो हो आता मी तुला बनवून आणणारच आहे त्यावेळेस टेस्ट पण बघ पण मी तुला रेसिपी पण सांगते. कारण तुला कधी बनवायचं झालं तर तू बनवू शकशील. मी जर मला तुझ्याकडे यायचं जमलं नाही तर मग मी तुला पाठवून देईन कुणाकडून तर. अ आपल्या नमकीन शंकरपाळ्या हा. आता मी तुला सांगते रेसिपी कशी बनवायची. कधी तुला टाइम भेटला करून बरं. आपण आता हे बघ आता तर तू म्हणजे असं आता हेल्थ कॉनजेयस आता लय आल्यात म्हणजे जास्त करून कोण मैदा खाते. कोण गव्हाच म्हणजे हे खाते. म्हणजे गहू गव्हाचं पीठ खाते. कोण मैद्याच खाते. पण आता आप मला वाटत तुला मी सजेस्ट करीन की गव्हाच्या पीठाचं कर. कारण मैदा लगे लगे नको छान होत्यात सोड मैदा मैद्याचं पण पण मैदा
हम्म पण मैदा नको वाटतो गं. कारण ते कसाय खाल्लं ना कि त्या नं म्हणजे पोट असं फुगल्यासारखं होत. किंवा ते जड जड आहे ना.
हो म्हणजे पचायला पण नाही पण त्यातन आपल्याला काय भेट भेटतच नाही. मग उगच तुला काहीतरी आणायच तर घरात. चांगलं बनवून आणायला हवं ना? मग तुला मग मी सोप्पी आहे ना आता घरात आपला मैदा असतो, नसतो. आपण सनावराला जास्त भरतोय. असं पण हाय मग गव्हाचं पीट प्रत्येकाच्या घरी असत. आण तुला लगे इझी पण म्हणजे सगळ्यात सोपी आहे ती रेसिपी लगेच बनवून होईल आणि खायला पण सोपी, करायला पण सोपी ती आणि एकदम थोडे साहित्य लागतय त्याज म्हणजे जे आपल्या घरातलं आहे ना तेच साहित्य वापरायचं.
हम्म हम् हा मग चांगलं चालेल म्हणजे कसं बाहेरच किंवा असं आणून खायला नको.
हो अगं आणि ते आपल्याला पण वैताग वाटतय की कधी आणायचं, कधी करायचं.
हो
काय करायचं गव्हाचं बघ हे बघ सांगते तुला मी अ गव्हाच पीठ एक वाटी घ्यायचं किंवा म्हणजे आता मी तुला थोडच सांगते तू तुझ्या प्रमाणानुसार वाढवू शकतेस.
हा हा चालेल हा चाल तुझा कस असेल ना प्रमाण तस सांग मी त्याच्या आणखीन म्हणजे जर जास्त माणसं असतील तर मी आणखीन ऍड करते.
हा चालेले म्हणजे तू दोन वाटी घेऊ शकतिस तीन वाटी चार वा टी म्हणजे तुला जसं पाहिजे तसं आता मी तुला दोन वाट्याच सांगते, दोन वाटे गव्हाचं पीठ घ्यायचं.
हा
चाळून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये मीठ हळद अ थोडीशी लाल तिखट आपली घरची असली तरी ती वापर किंवा लाल मिर्च मिळत्या बघ ती घरात असली
म्हणजे ती तांबडी पूड असते ती
हा ताम पूड ती वापर किंवा आपली घरची वापर पर म्हणजे जस तुला भेटल तस म्हणजे असं काही नाही बाबा हेच घालाय मजे तेच घालाय पायजे
नाही म्हणजे आपलं कसं म्हणजे घर च अ म्हणजे पुढचं कसं असतय त्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकलेला असतो ना? कांदा म्हणा लसू
हो.
ह मग तस काय प्रॉब्लेम होणार नाही ना पर ते कस चालून टाकायचं का असंच टाकलं तरी चालतय.
म्हणजे लाल तिखट
हां
नाही नाही चाळून बिळून काय नाय आपण असच टाकायचं.
हा
आपण गव्हाच पीठ फक्त चाळून घ्यायचं आणि त्याच्यावर ते थोडीशी हळद मीठ चवीनुसार आणि लाल तिखट अर्धा चम्मच घालायचं जे तू जर तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही ति खट जास्त वापरू शकताय. त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घालायचा. तुला जिरं हवं असेल तर जिरं थोडस घाल ओव्याचं प्रमाण जर जास्त ठेवलीस तर जिरं कमी घालायचं. काय आणि
हा कारण ते ते असते ना त ववा
ओवा आणि जिरं मग टेस्ट नाही बरोबर लागत त्यामुळे ओव्याचं प्रमाण जर आपलं जर जास्त असलं तर एक जरा जिरं कमी घालायचं आणि जर ओवा नसेल तर तू नुसतं जिरं ही वापरू शकतीस. आणि त्याच्यामध्ये अग कस्तुरी मेथी घालायची. अ क्रश करून. आणि तुला काय मग जर गर घरातले पावडर असतील किंवा धनापूड, जिरापूड अस काय असेल तर ते वापर आणि एक अर्धी वाटी तेल मी द दोन वाट्याला सांगितलेला दोन वाट्याला अर्धी वाटी तेल गरम करायचं चांगलं
हूं
अर्धी वाटी म्हणजे अर्धी पेक्षा पण जरा कमी कारण तेल पण लय घाातल्यावर ऑइली होते सगळ्या त्या त्यामुळे जरा तेलाच कमी घाल अर्धीपेक्षा जरा कमीच घाल तेल
म्हणजे पिठामध्ये टाकायचं का ते
हा तेल गरम करायचं पण लय पण कडकडीत तेल होतायचं नाही तेल गरम करायचं आणि मीडियम आपलं बोट जाईल इतकं गरम असलं ना तर ते पिठामध्ये नाहीच चांगलं त्या मसाल्यामध्ये आणि सगळं मसाले असं हाताने मिस ळून घ्यायच सगळे एकत्र करू घ्यायचा
आपणा म्हणजे ते तेल का ओतायचा? त्याच्यामध्ये
कुठलं गरम-गरम असतानाच की
नाही-नाही म्हणजे ओतयला नंतर काय होते ते? असं मी विचारते!
ओतल्यामुळे अगं गरम तेल ओतल्यामुळे काय होतय? एकदम कडक कुरकुरीत होतात.
हम्म खुसखुशीत का हम्म हम
होतात आणि तिखट शंकरपाळी म्हणलीस, नमकीन म्हणलीस ना ते कुरकुरीत छान लागतात म्हणजे तू चहा बरोबर घेऊ शकतेस किंवा असाच टाइमपासला किंवा भडंगमध्ये किंवा भेळमध्ये तू घालू शकतेस त्याला.
हम्म, हम्म, हम्म
ते सगळे मसाले, तेल वगैरे सगळं एक त्याची म्हणजे असं हाताने एकदम क्रश करून घ्यायचं चांगलं तेल हे करून सगळचं तेल त्या पिठाला आणि जर थोडं, थोडं, थोडं पाणी घालत त्याचा गोळा बनवायचा पण लक्षात तेव गोळा जास्त घट्ट सर पण नसावा आणि जास्त सैल पण नसावा, मिडीयम साइजचा म्हणजे मिडीयम त्याचा गोळा बनवं. जास्त घट्ट पण जास्त सैल पण नको म्हणजे मिडीयम पीट पाहिजे असा गोळा बन वून थोडसा तेल झाकून त्याला एक तासभर ठेवायचा.
हा
आणि त्यानंतर न छोटे-छोटे त्याचे गोळे बनवायचे आणि एकदम पातळ लाटायचे, पातळ लाट किंवा फक्त एवढंच कर की खूप जाड-जाड नको ला खस खूप जाड-जाड लाटल्यावर मग काय होतय तळलं तर जाते पण आतनं थोडस कच्चा राहते आणि त्यानंतर न काय होते मग ते मऊ पडायला चालू होत्यात, थोड्या दिवसान म्हण किंवा थोड्या दिवस म्हणण्यापेक्षा एक-दोन तास जरी ठेवली दोन-तीन तास थंड झाल्यानंतर मग मऊ पडायला जातात चालू होतात आणि ते कुरकुरीत क्रंची पण त्यांच्यात नाही राहत, तत्यामुळं काही चुकीचं तू हे कर एकदम असं पातळ, मीडियम पातळा लाटायचं आणि त्याला त्याच्या तिरक्या तिरक्या कापण्या
म्हणजे आपल्याला हवं तसा आकार आपण देऊ शक तो त्याला
हो हो हो आपल्याला हव्या तशा
कापू शकतो
हा हा आपल्या आपल्याला हव्या तशा तू आकारात तू कापू शकतीस
हम्म
काय मग त्यानंतर न गरम तेल करायचं पण तेल पण फार कडकडीत नको नसावं मीडियम गॅस ठेवायचा मीडियम
पल्या जातील नाही का जास्त हाय ठेवलं तर
हा मेडियम तेल गरम करून मडियम गॅसवरच तळून घ्यायचं, पण लक्षात ठेव तळताना जरा थोड पेशन्स लागतात, फास्ट फास्ट तळायच्या नादात तू करपवून ठेवू नकोस किंवा कच्च काढू नकोस.
नाही नाही
हा आणि मग ते झाल्यानंतर त्याला टिश्यू पेपरवर म्हण किंवा आपलं बटर म्हणजे पेपरवर असते जे ऑइल सोकल अशा पेपरवर टाकायचं त्याला आणि त्याचे तेल सुक फुल्ल ना कि मग तू चहा बरोबर न खाऊ शकतीस किंवा भडंगमध्ये मघाशी सांगितलं तस भडंगमध्ये घालू शकतीस, म्हणजे तुला जस खायचंय स्नॅक म्हणून तू वापरू शकतीस.
हम्म हम्म आणि ते जास तो दिवस पण राहू शक ते नाही का बंद हवे बंद हवेच्या डब्यात ठेवल्यानंतर
पॉईंट तुझा बरोबर आहे, मी तुला हे सांगणारच होते की त्याला बंद बंद डब्याच्या
हवा बंद डब्यात ठेवायचाय हम्म
हो पण लक्षात आलं नाही ना शब्द म्हणून म्हटल हवा बंद डब्याच्या ह्याच्यात ठेवायचं त्याला आणि निवांत पंधरा दिवस तरी आरामात टिकतात.
हम्म छान आहे छान सांगितलीस ग म आता असं वाटालय असं वाटतय की आता तू घेऊन कधी येणार
हो नक्कीच यीन मी लवकर तुझ्याकडे घेऊन आणि त्यानंतरन बघ
अग तुझी रेसिपी एवढी छान आहे पण आता खाऊ वाट ते बघू मी जरा म्हणजे मला वेळ असेल तर मी ट्राय करते.
हो हो ट्राय कर नाही तर मी बनवून आणते तुझ्यासाठी टी तू नको एवढ करून घेऊस काळ घे स्वतःची आणि स्वस्त येत रहा
हो हो हो तू पण रहा स्वस त मजेत सगळ्यांना विचारलं म्हणून सांग.
हो चल बाय ठेवू
हा हा चल बाय